हे आवाज
हा येतोय येतोय.
हम्म मला वाटतं जी पी एस चालू नव्हत म्हणून झाला काय कट.
हा झाला असेल मग माझा होता चालू
माझा मी आत्ता चालू केल
हा हा त्यामुळेळ झाला असल म.
त दहा मिनिटं केले आणि कट केला त्यामुळं
हम्म.
काय करतंय काय आता?
आता लिहाल घेतोय काहीतरी हे
फाईल वगैरे तयार झाली ना त्याची?
फाईल माझी तयार आहे. जवळपास. थेअरीच म्हणजे फक्त त्यात हे सुरुवातीचे पेजेस वगैरे काय लावलेलं नाही काई सगळं तिथेच ठेऊून आलो ना कॉलेज मध्येच.
इव्हाँल्युशन फॉम वगरे
हो इहाँल्युशन फॉर्म आनलेत थोडे घरी आहेत. बाकी सगळे तिथेच आहेत. बघू सकाळी सकाळी भेटतो टाईम आपल्याला. तशा त मॅडम लेटच येतात.
त्या मॅडम त्यांच्याकडे ठेवून घेणार आहेत त्या फाईल.
नाही चेक करतील अन देतील.
आपल्याकडे देतील ना लगेच?
हम्म.
आपण त काय चेकच नाही केेलं आहे, मग कसं काय देतील म्हंजे चूक का वगैरे काढतील की डायरेक्ट
काय सांगावा आता.
चुका काढायला नको कारण, आता आम्ही दमलोय आता.
चांगलीच.
ते तर आहेच.
चुका वगैरे काय काढू नका काय देताय ते मार्क ते आता द्या आता.
हम्म.
बस झाल आता. आता आमची जिर्ली..
हम्म.
झाली काय तयारी.
कशाची. काय हेच आहे क्वेशचन आहेत आणि सगळे क्वेशचन माझे तीन क्वेशचन तर सारखेचे आहेत फक्त एकच गोष्ट माझा वेगळा आहे. लगेच अरे तिन्ही क्वेशन मध्ये सेम. सेम मॅनेजमेंट सेम, प्रिव्हेनशन डेफिनेशन पण सेमच आहे.
तीच कंडिशन आहे तुला.
हा.
बरं आहे.
पॉजनिंगॅफुड पॉयजनिंग.
त्यामुळे सगळ्याच्या डेफिनेशन म्हणजे सगळं सारखं बघत काय त्याच्यात फूड पॉयझन मध्ये सगळं बॅक्टेरिया वगैरे येतील, आणि टक् फूड टॉक्जिनच आहे तिच्या टॉक्जिन होणार,. एवढंच आहे. एकच फक्त मात्र वेगळं झालं होत नॅशनल न्यूट्रिशन पॉलिसीज‌. ह
हा हा. पॉलिसी विषयी फक्त सांगायचं नेमकं. स्कीम नाही तिच्यात नेमक्या कोणत्या पॉलिसी म्हणजे तिच्यात दोन प्रकार दिलेले आहेत डायरेक्टर्स, आणि इनडायरेक्ट, स्ट्रॅटजीस त्याच्यात.
त्या बुकमध्ये आहेत की शोधून.
नाही नाही. शोधल्यात मी.
काय तुझ्यावरती तू एक्सप्लेन कसं करतोस त्याच्यावरच. कवर्हवर वगैरे घातलांय तुम्ही फाईलला.
नाही कवर्हवर नाही आणली राहिल.
नाही मॅडम ना बोलू मॅडम आता चेक करण्यापुरत आम्ही आणले फाईल. खराब होतील म्हणून नंतर सबमिट करायचे टायमाला. कव्हर‌ घालुन. फाईल मागत होत्या आपण द्यायच्या फाईल
हाय तेच नाही समजे ना मला
काय
फाईलच या फोनच्या फाईल
एफमचा भेंडी आम्ही
आपल्या दोघांच्या फहिल घेणार पण नाहीत.
हम्
नाही तुझं आहे तरी बरं होत पहिले अक्षर नाही तुमचं बरं होत
आपण नाही द्यायचं कशाला द्यायचं आपण दुसऱ्याचं बघून लिहिलं आणि आपण परत, दुसऱ्याच लिहायचं.
हम्म
असच
हा नाही सांगितल आ
अचानक कसे काय तयार झाले?
हे बोलले असतील पैसे आत्ताच नकं देऊ म्हणून असं काय झालं असेल
कॉलेेजी ची आयडेंटिटी खराब झाली असते ना,
हो
ह अ. कॉलेज वर आलं ना, कि बरोबर शांत होतात ते सर्वी. हे चौघ तेजच झालं काय सर्व?
दोघं पण सेमिनारच करायला लागलेत.
हम्म!
बरं बरं.
पहिलाच आहे काय?
हम्म! नर्सिंग एज्युकेशनचा आहे तो जत चा नाही त्याच्या मग आधी तिघं आहेत दोघं आहेत. जर स्विगल समजा आली नाही? तर मग त्याचा होऊ शकतो.
चान्स हा
आली नाही तर, त्याच होईल. नाही नाही नाही, नर्सिंग एज्युकेशन चायचा यश काय? त्याच पण तसच आहे यशचं.
हे दोन्ही पण स्विजलचीचं आहेत.
हो स्विजलचीचं आहे दोन्ही कडं. आणि श्रमिकाचा पण आहे ना, तिचं पण राहिलय. चार्ज हो. स्विजल नाही आली तरी, यशचा होणार. श्रमिकला पॉइंट लगेच होतो, तिचं काय अ न थो आहे. हायपर थर्मीच आहे फक्त, हायपो आणि हायपोर हम्म! हा
आणि हे ग्रुपवर मेसेज टाकतात, डायरेक्ट कॉल करून काय म्हणून, कोण आहे काय फ्री? आणि बोलायला, कसं वाटतं असलं.
उशीर हा
ह
कायतरीच वाटत असेल रे बोलायला एकदम, तेच बोलायचं काय?
नवीन मानसाला काय बोलाव समजत नाही.
आपण जर कॉल केला ना समोरचाच व्य बोलत राहिल, आपण गप्प.
अ
आज झोपलंस कसं नाही
आज जेवण उ शिर झाला ना आता झोप आली असती जर तुझा कॉल आला नसता त
ह मी वाट बघतेो तुझा मेसेज येते कधी तर मी पण झोपायचच वाटेवर होतं
कथळत होतो थोडस
हम्म
पापड
डवाां्टेजेस ऑफ डेमोन्स्ट्रेशन अँड डेमोनस्ट्रेशन हम्म हमम हमम ह हम
आता झोपणार आहेस तु कॉल झाल्यावर का तू करतोयस
माझा नाही आता झोकेन सक जाग नाही येत तर
झालेत दहा मिनिटं म्हणून बोललो.
माझे कॉलच नाही लागे ना झाले.
कुठल्याच नंबरला नाय?
नाही आता यशला चालू आहेत, यशलाच करतो, कॉल. नंतर हम् एक एक करावे लागतील ते कॉल आता. हम्म अस मधीच जर दुसरा नंबर टाकला तर कॉलच नाही लागत.
हा ती पहिली कंटिन्यू कराय लागातात ना आधी-
हम् पहिलेच कंटिन्यू करुन जातात.
बघ ते तेवढे चार कर आणि नंतर म माझा नंबर देतो यशला लॉगइन करायला. त्याच्यावर करत बस. तिथल्या तिथं होईल नेट ओपन व्यवस्थित आहे ना?
ओपन आहे, होईल तर.
हम्
चल मग.
आ... काय हो चालतंय चालतंय.
ठेवतो अकरा मिनिट झालेत.
हो हो हो चालतंय चालतंय. हम्